हॅलो आवाज येत का हा समोरूनच कत बाहेरे हा रस्त्यावर मी चालतोय ना
हम्म त्याच्यामुळे आवाज येतोय ना
हा कसं आहेर जरा घरात बसून मी बोर झाल सालाता बाहेर जाऊ तेच म्हणलं आशिकी माझं फेवरेट पिक्चर आहे आशिक
हम्म
मस्त इच्छ राहतो म पहिला विच्छारर का आपला दादा नाही का उण्या आला
हम्
कोणसा आला मधला मधला
ह ना
छोट्या आ त्याचा
हम्म
हॅलो
हा ना बोल ना
हा ते दधा जबला चालतं ना
हम्म
म्हण जे पहिले जुनले पहिले वर्षां पहिले काहीतरी दोन हजार तेरा का चौदा मध्ये
हां हां
तेव्हा मला दाखवलं हो पिक्चर आपण सगळ होत आपण बसलेल रिक्षाच तू होत मी होतो दाद दोन्ही तिघं दाद होते पण तिघं
हम्म
लग्न ठरलं आठ दिवस झाल्यावर मोठ दादाच हा लग्नाच्या पहिले जेव्हा इथे आलते तेव्हाची गोष्ट सांगतो त्यामही जाऊ पहिल्यांदा पाहिलं होतं ना टॅबलेट तो पिक्चर एवढा पण जास्त पहिल्यांदा काही नवं दिसलं ना ते तर आपल्या टी व्ही वर पहिले जुने लागायच ती वेेगळी गोष्ट हो
हम्म हम्म
बरोबर तसंहिल्या ना आ मी एवढं खु झाल तेव्हा अस म माझ फेवरेट पिक्चर आता तो
हम्म
आता फक्त् चालूय चांगल तू काय करतेय
काही नाही भाो चालू आहे आता ड्रॉइंग काढत होतं मी आत्ता बसल्या बसल्या
काय बनावते
ऍनिमी
कोणचा
मांगा सिरीज
अच्छ मग बई सई आहे यार मला लय आवडतो
हम्म
पण गोकुण जास्त मला तर हा आवडतो कोण हा पेन पेन तर अे पेन नरडो मध्ये होतं रे पण ड्रॅगन बॉल मध्ये मला हा आवडतो तो नाही का तो जरासा हे कोन
नाव काय आहे त्याच
अरे ते गोकुचा मित्र नाही का तो रागत राहतो ऑल टाईम बुट का
हा
हा तो
तो का
तो पन लय भारी
हम्म
त्याचा पोरगा त्याचा पोरगा
हा ना पाहिलंय ना
विजलीच नाही का तो दुसरा
हां
ते आवडतं मला
कुठे चालला होता आता
गोहान हा गोहान गोहान
गोहान ला का हम्
हा लय मस्त आहे त्यांनी
ह गोव्याच बीच पाहिलं का रे तू?
अ तुझं काय चाल?
काही नाही गोवाचे बीच.
नाहीर जायचंय गोवला जाऊ आपण.
हम्म
तू सांग कधी जायचं?